हॅलो
हम्म, बोलकी
अगं मी आता कोडवीला कॉल केलेलो काय.
हा
आणि अकरा मिनिट बोलोय आमी
हा
तरी पण माझ्यात असं का झिरो सेकंंद असं दाखवाले.
होय
हम्म
काय नव्हेच बाई काय कळ ना झाले हा टास्क आपला सपला क नाही दुसरा टास्क कोणता आहे ते तो बघायला पाहिजे ह ना माझ पण कस पण जवळजवळ चार तशीच आहेत कॉल गं जीरो सेकंड दाखवलाय. होय नेट पण आपलं जातेच की ग वाया होय नाही.
होय.
मला पण काय समजाना झाले. मी तर ब आमचं यांनी नको म्हटलं ना खरच तरी मी केलं ट्राय
हा हां
बघूया तर म्हटलं
पंधरा दिवसाला चारशे रुपये
हा एवढाच एक ड्रेस बॅलन्स झाला म्हणायचा मग... ड्रेस हा ती एक टॉप येतोय... नायतर बॅलन्स होतोय
होय ते बोलत्यान अन ते सगळी
पल्लु काल आलती गं... साडी घ्यायला
हा हा
मी तिला साडी घेतली
कुठनं घेतला?
भंडारी मधनं... भंडारीज साड्या छान असतात अगं तिथं... डिझायनर तर... मस्त असतात
सेल लागाय नई काय?
भंडारीज मध्ये.... साडेसहाशेचा... लागलाय कि सेल
हा
छान हायेत अगं... साडेसाहाशेला पण
मोरनीत दरवेळेला किती असं.. छान... छान येतात की ड्रेस... टॉप
बघ की... हा या वेळेस काहीच नाई... आई तर आमच्या... कित्ती घेऊन येतात अगं ह्या वेेळेस... त्यांनी पण गप्प बसल्यात
हं हं... काय बघत नाईत... उचलायचं हातात... टाकायचं उचलायचं हातात
व्हय... बघितलंस ना तू... एकदा होतीसच की गं
पण.... दिसलेलो की
विसरतय त्यानी आता दिदी काय... तिथनं... तुळशी बागेतनं... आणत असेल तुम्हाला
न्हाई अगं... जायत नाई... वेळ नसतो म्हणत्या... तिच्यापासून लांब ए जरा
तरी पण... फिरून पण घे म्हणा.... आता तिथंच हेस तर
हं... जात्या सोड... पण रविवारचा कंटाळा आलाय म्हणत्या... तिकडं अन कधी जाऊ
होय... सोड... रोज तेच करायचं... आणि एक दिवस पण सुट्टी नई
हम्म... तसं म्हणत्यात
ती पण वैतागत असल गं
हूं... होय मैत्रीण येणार ए नव्ह.. एक
होय होय... गेल्या
आत्तासं थोडा वेळ झाला... निघल्या आताच मी फोन केलेला बघ... तुला मेसेज केला... अन तिला फोन केला... मी साडे एक दिल्या गं फॉल लावायला माझं... मला तर... वेळ नाही ना एवढं मग पल्लूच्या... ह्याला... ती एक साडी घालायची म्हणलं मग दिदीकडं दे म्हलं आम्ही च्या दिदीच टाकत्या... तिच्याकडनं पाठवून दिले मग... दिलीस का विचारायला कॉल केलेला तिला मी
हूं हूं ते... जीजू कधी येणार येत?
अ... एकोणतीसची सुट्टी टाकल्यात... बघू आता कधी मिळत्या
आ तुम्ही जायत नाहीसा व्हय दुकानात?
दुकानात नाही बाई... मी जात होतो बग... अ कधी कधी तर जात होतो... आता सगळंच बंद केलंय
राहू दे... हे बाई
कंटाळ ते भे तिथं पण जाऊन आणि सगळं ऐकतच बसा नको वाटत ते
तिथकोण आहेत काय नाहील का दुसरं काय सगळ एकट्या शिवतात
नाही तेनी हे केल्यात इथ एक जोडायला पोरगी लावल्यात की
हा हा म्हणजे एनी फक्त शिवत्यात
हा हने शिवतात आणि कटिंग करतत मग मी कटिंग करून द्यायला जात होतो त्यांना आता गेलोच नाही एक दिवस झाल आता पंधरा वीस दिवस झालं असं गेलोच नाही तिकडं
होत पण नाही सोड बाई लहान पोरांच्यात
होतय सोड खरं जर शिवच हाल होतेय ग दुधाच्या टायमिंगला दूध भेटत नाही मग तो शाळेत जातोय तेव्हा हिंच आवररलेलं नसते होत नाही सगळं ऍडजस्ट
दे राब
ह् हे पण जास्त मग हे करत म आता म्हंटल्यात बाई माझा आता ब्लाऊज शिवायचाय मला म्हणल्यात वेळ मिळाला तर य म्हणलेली आज राज ज्युपिटर दिल्या ग हला रिपेरी ला आणि आता दादा पण तिकडं रेंदाळला गेल्यात मग ज्युपिटर घेऊन तर कोण येणार
होय
मी तर एकटी चालत जाऊ शकत नाही मला माहिती आहे दे खरं लई लांब आहे ग
लांब हाय
हा ते रिपेरीला दिलेलं ग
ते होय
ह नाहीयले आता ज्युपिटर तिथच
टेन्शन शिवत नाही आपल्याला शिवायला लाटतात का आहे ग ब्लाऊज हा
नाही ग त्यांना दुसरं काहीतरी मदत करे म्हणाल तिथ त्यांनी म्हणजे कटिंग बी कटि गकरून दे म्हणतात ग ती पोरगी जोडत्या जरा मार मी शिकवल तसं पुढं मार अस ते, म्हणतात ग
हम्म हं त्या अस हून भरपूर गिरहिक आहे बाई
अग ये त्यां स्वतःची पण शिवत नाही सोड त्यांना होतच नाही त्यांचं बी संडल बंडल च घालतात त्यांनी सगळ्यां व त्यांची तर कुठं होतेता अगं होत नाहीत ब्लाऊज वाटते ते पण आता कस आहे माहिती आहे न ज्यांचं चप्पलचं दुकान असते त्याच चप्पल चांगलं नसतं त्यापकीी धंदा आहे म ते
मालगाव ला गेलतीस
मालगावला गेलो मेरल त तेव्हा जाऊन भेटून आलो त्याच्यावर काही नाही जा उन्हाळ्यात जाऊ वाटत नाही ग तिकडं पण केवढं असत पावसाळ्यात नाही अ उरसाच्या वेळेस जातोय
मम्मी सारखं म्हणत बघती लोक कस त्यात शेतात आवाज नाही काय नाही
व्हय. जातोय सोडून मी सुट- ट्टीला. खरं ह्या वेळेस ऊन जास्तच होत. म्हणून नाही गेले म. आणि सोबत कोणततरी लागतेय ग पल्ली ते-
हो बाई त काय पण नाही.
हा. म ते एकटीला गेल्यावर क नाई नको नको वाटतय.
हा हा.
जात नाही. नाहीतर मी जातोय. म आता कुठं तर जायलाच पाहिजे. सुट्टीला जा यचंय म्हणल्यावर. असं आहे माझ. म्हणून जाते व.
दिन
त्यावेेळेस काकी कडेच गेलतो. मग तिकडं जायचय. लागलं मी
हा हा. शिव काय झोपलाय?
शिव झोपलाय बघ. त्या ज उठायचं टायमिंगला. हम्म. घ नाचतात बघ दिवसभर. दिवसभर नसता. किष्णाच आनि एक सोड. जरा तो एका स्कूलमध्येच. पटत नाही ग! त्या दोघांचे पण. खरं? पटतंय खरं का नाई मध- नच कधी भांडायला लागतील सांगता येत नाही असंय.
ह् ह्. सगळ्यांच
व्हय. अग! आम्हाला वरडून वरडून कंटाळा येतो ह्यां ना. म्हणून काय करत हो- तो आम्ही. या दोघास्नी पण झोपवतच नव्हतो दुपारचं. म्हणजे संध्याकाळी जेवलीत का नाही? सात साडेसात ला- झोपलीत कि म उठतच नव्हती. हा. असं करत होतो.
माझ मागण लागतोय ग त्यो. माग लागाय शिकलाय बाई. म्हणून झोपवला त्याला.
लावून देशील काय?
नाही ग, तीन तीन पोर तिला पण सांभाळायला हय नको? ऐकत नाही.
होय. राहिला असत त्यांच्या सोबत. जास्तेत मुंड. हॅलो.
हा. बोल की. किती मिनिटं झाले?
हं. म्हणलं. थांब ना पंधरा मिनट.
काय काय कराव लागते ना त्यासाठी?
बघ की तर.
पुढचा काय टास्क, नको बाई.
होय बाई. या टास्कला कंटाळले बग मी पण.
होवे मी तरर- अजून आमी कॉल पण एवढ कस केला काय माहीत.
ज्योती तर कुणाकुणाला केल्यान? आणि मग तिचा टास्क -मला लई वेळ- किला तिन कॉल सोड.
हा हा.
मी पण थकलेलो बाई नंतर नंतर कस आहे ह्यावर प्रश्नाल पण जास्त बोलून चालत नाही ग त्या ऍपवरर
मलास म्हटलेल. खरा महि त नाही भारी बोलतस.
सांगाल ती मला
अग हे कुठा आहेच ग लिणार आहे तर कस लय ग.
होय. म्हणाल त मला पण
हम्.
काय ना ते ऑडिओ द्या नाव काहीत दुसरं द्या चालते ट्रान्सलेट करायला द्या. इंग्लिश टू मराठी काय नाही ग.
काहीतरी येत नंतर पग करम कली
होय खर हे काय ग बोलायचं ब ठीकय तुझ्याकड. तुझा माझा पल्लूचा मयुरीचा एवढ्या संगा एक. पाच वेळा बोलल की नंतर आणि रोज उठून काय बोलणार आहेस ग. मग तो टास्क किती दिवस चालेल सांग.
पुलेन.
दोन दिवस बोलीन तथ ना पुढं रोजून असं व्हायचं मी मयुरीला मयुरीला मी तेच म्हणलं घरातले म्हणतील म्हणलं. उगंच खुळ कसा बडबडत नाही तसं उगंच फोन लावते बुडबडत.
करसली का?
हम्.
चालते.
हा हा.